हॅलो.
हा, झालं का जेवण?
हो, झालं बघा. तुमचं?
माझं पण झालं.
होय. काय करते मग?
काहीच नाही. टी व्ही चालूय, बघनं.
होय.
हा. हो. आ चा बडा बडा हाय आमच्याकडे.
काय म्हटलात?
आज आभाळ आहे म्हटलं. पाऊस नाही ना, काहीच नाही.
होय. आमच्या इकडे पण आभाळचय बघा. ऊन काय नाही.
हो, ना.
हम्म.
बघा की, आठ पंधरा दिवस झाले ओ. पाऊस नाही आमच्याकडे.
पाऊस पाहिजे. मगच जरा बरं वाटतंय.
हो ना. लय गरम एवढं होतय की, जसं काही मे आपल्या एप्रिल - मे महिन्यामध्ये कसं गरम होतय
हा, तसच.
सेम तसच.
हा, तेच की.
खूपच.
जरा पाऊस पडला की जरा थंड पडते वातावरण.
हा, थोडा पाऊस जरी आला तर कसं थोडं वातावरण थंड होतय.
हो-हो-हो.
काहीच पाऊस नाही ना सध्या.
हा, पाऊसच नाही मग काय.
तिकडे आहे का पाऊस.
इकड काही एक, दोन दिवस झालं बघा पडून गेलेय, त्यावर तर पाऊसच नाही. काय नाही. म्हणजे असंच आहे. सारखं काय पाऊस वगैरे काय नाही. असं ऊनच असते, इकडं उन्हाळ्यासारखं.
हो का, इकडे पण तेच हाल आहे.
तेच की.
काय जेवण केलं?
आज ना जे, आमच्या बघा ते, तुमच्यात मग करत असतील कि ते, महिना झाला कि ते सट वाईला जाऊन येते ते, बाळाला घेऊन.
बाळा ला घेऊन का?
हा.
हो, आमच्याकडे पण करते ते, सव्वा महिना वगैरे झाल्यानंतर नाही का.
हो तेच, आज मग त्यासाठी पुरणपोळी केली ते घरी.
अच्छा.
हा, तेच जेवते हा.
आमटी करतात का तुमच्याकडे?
हो, ते हेचच म्हणताय ना तुम्ही, वेळण्याचे काय.
हो ते, अ नाही हो. तेजे चण्याची डाळ उरते ना, त्यात ते मसाला वगैरे कोण ते करते ना.
हा, आम्ही त्याला, हा तेच करते त त्याला फक्त काळं तिखट घालून करतेत बघा. वेळण्याच्या आमटीच म्हणतात त्याला काय तर.
हो, हो, हो, हो, हो, हो, हो.
हा तेच.
हो, म आमच्याकडे असं करत नाही. पण मा मावशी तशी पुण्याला राहते ना.
हो.
तर तिकडे म्हणजे अ केलं, आपलं पुरणपोळी. केली तर त्याच्यासोबत ते आमटी करते, त्याच्यामुळे मग मी पण पुरणपोरी केली की मी आमटी करते.
हो आमच्या इकड पण तसच, हो मला पण खूप आवडतं ते.
हा.
छान लागतोय ते.
खूपच छान, मस्त छान ते गोड-गोड आणि ते तिकट.
हा, हा, हा.
म्हणजे असं चव छान येतं त्याला.
हो तुम्ही कस बनवता मग.
मी काय करते, आपली ते पूर्णाची डाळ शिजवली की त्यात ते. पाणी थोडं जास्त झालं की, ते पाणी काढून घेते थोडं आणि त्यातली थोडीशी डाळ.
हा.
अशी ती मिक्सरला वाटून घेते, आणि थोडाफार मसाला करते. नॉन व्हेजच्या भाजीला वगैरे आपण जो मसाला करतो ना.
हो हो.
ते कांदा-कांदा खोबरं वगैरे भाजून छान
हा.
मग तो तस मसाला करते आणि ते फोडणी लावते.
हो छान लागतय परत गूळ वगैरे टाकायचं नंतर न.
गुळ नाय टाकत साखर थोडी हलकी नाय का.
हा.
पुरणपोळीमध्ये गुळ टचता टाकता का तुम्ही?
हो गुळ पण साखर पण म्हणजे आपल्याला जस हवं आय तस दोन्ही
हाना आम्ही नाय आम्ही साखरच टाकतो म्हणा गूडच नाही आवडत.
हा हा.
त्याच्यामुळे
छान लागतोय पण गुळाच पण पोळी.
हो मी पण खूप जणांच म्हणजे ऐकलं की बा गुळाची पुरणपोळी चांगली लागते खायला म्हणून.
हो छान लागते ना कारण साखरपेक्षा जरा गुळ पण चांगलं जरा शरीराला.
हो आयुर्वेदिक ही आहे आणि पौष्टिक ही आहे.
हा त्यासाठी म कुठं आता गोड कोण पण म्हणजे असं एवढं खात नाय तेवढंच एक-एक झालं तरी पण बस होतय.
हो ना अगोदर आपले म्हणजे माझी आई एक-एक पायलीच पुरण टाकायची. आता या एक कच ग्लास पुरण टाकला जाते ते माहितिये दोन दिवस पुरल्या सारखं पुरते कोणीच खात नाय.
खात नाय खात नाय आमच्या इथं पण तसच चालय आता.
माझे दोन्ही मुलं पुरण म्हणजे गोड म्हटलं की पुरण म्हटलं की नाय त्यांना काय बासुंदी दवडते. बासुंदी, गुलाबजामुन
आता असल कोण खात नाय आता बघा खीर खात नाय पहिल्याच लोक बघा खीर म्हणा असलं पुरणपोळी म्हणजे असं सगळं गोड खायचे जास्त.
हो हो आता नाय.
आता काहीच नाय गोड म्हणले की अंगाला काटे येतीती.
हा तिकट तिकट वस्तू आवडते वाटल्यास पण गोड म्हटलं की बिको दोन्ही मुलं अशे आहेत ते बिलकुलच खात नाय. मला पुरणपोळी कशी छान पू कणिक कमी पुरण जास्त
हा.
आणि त्यात दूध आणि तूप.
हो छान ला
दुधासोबत खूप आवडते हा. त्यामुळे, तुम्हाला काय आवडत जास्त?
मला व्हय?
हा.
मला फक्त म्हणजे जास्त म्हणजे असं पुरणपोळी वगैरे जास्त मला पण म्हणजे असं गोड नाय आवडत.
हा हा.
हा त्याबरोबर ते आंमरा असतंय ना ते तेच मला जास्त आवडतय.
अच्छा आणि दुस काय भाजींमध्ये वगैरे असं काय म्हणजे फेवरेट कोणती भाजी आहे?
भाजी होय भाजी! अस काय नाही म्हणजे आवडायचं म्हणजे सगळं चालतंय आमचं हो.
हो ना.
हां राजमाचे तेवढं बनवते बघा ते तेवढं छान होते मग ते तेवढं आवडतं मला.
अच्छा.
हां.
मला सगळ्यात जास्त आवडणारी भाजी वांग्याची.
होय.
आलू वांगी खूप आवडते मला.
होय का!
हो आलु वांग्याची भाजी, डाळ भाजी. नॉनव्हेज पण आवडते?
नाही नाही मी नाही खात नॉन व्हेज काय.
नाही का तु तुमच्या घरी खात नाही का कोणी?
नाही नाही खात नाही ती.
अच्छा!
हां आमचं कसं ओपन कास्ट आहे, म्हणजे चालत खाणार खाते सोडा आता माझे मिस्टर पण थोडं खातेती असतं नॉन व्हेज मध्ये कधी कधी. पण मला नाही आवडत नॉनव्हेज बघितलं तरी पण जात नाही ते.
हो, नाही आवडत कोणाकणाला मी खाते.
हां.
नॉनव्हेज आणि मुलांसाठी तर मी आणतेच कारण की कसं आहे माझा मुलगा क्रिकेट खेळाला जातो ताई.
हो.
तर त्याला कसं एनर्जी साठी ते अंडे अजून मटन, चिकन कंपल्सरी म्हणजे ठेवाच करावंच लागतं. ते हप्त्यातून एकदा तरी त्याला द्यावंच लागतं.
होय.
ते जास्त नाही कारण की कसं आहे जस सोमवार, गुरुवार अ शनिवारी आम्ही खात नाही, मंगळवारला पण मंगळवारला पण नाही खात चतुर्थी एक एकादशीला श्रावण महिना नवरात्र
होय.
हो आणि मार्गशिष माहिना
परत आता आषाढ पण चालू आहे की हे पण पाळताय का? आता आषाढ महिना चालु आहे ना म्हणजे हे पण पाळताय का म्हणजे नाही म्हटलं?
नाही नाही आषाढ महिना नाही पाळत पण आम्ही मी एकादशी करते.
हां हां.
हां ते नाही करत तेवढं नाही. श्रावण महिना हो श्रावण महिन्यामध्ये नाही खात. आम्ही श्रावण महिन्यात नाही खात मार्गशीर्ष महिन्यात नाही खात अजून अ नवरात्र.
हो.
हो गणपती वगैरे याच्यात नाही.
हां हां.
अस नाही होत
हम् चांगलंय म्हणजे पाळताय तुमी सगळं म्हणजे असं
हो हो
हम्म बाकीचे काय मला तर हो
मला तसं ते गुरवार राहतात ना म्हणजे उपास नाही करत पण मी ती गजान महाराजांची पो पोथी वगैरे राहते ना माझी
हो हा
हा तर ते वाचत राहते मग मी
हा हा
म्हणून काही दिवस पाळते कधी खाते.
हम्म बरंय
जायच का हो
पन असं आहे
कडधाण्याची भाजी वगैरे काय बनवता का नाही म्हणजे असं बघा छोले परत
मला ह छोले भटूरे मी मुलांच्या टिफिन साठी बोलवते.
हा
आणि बडबडीची उसळ मोड
हा
होते च ते तर मिक्स वालं तर सकाळी त्यांना नाश्त्यासाठी बनवून ठेवते. भिजायला टाकते आणि बदाम
कडद्याण्याचे पण भाजी म्हणजे असं छान होतोय.
मला जेवणा जेवणासाठी नाही आवडत कडधान्याची भाजी नाष्टा नाष्टा म्हणून खाऊ शकते. हो जस बडबडयाची उसळ उसळ झाला किंवा आपली मठ मूंग हे नाश्ता म्हणून मी खाईल.
हो
पण जर याच्यासोबत जेवण कर म्हटलं तर जेवण नाही करत. मला भाजी दुसरी पाहीजे हो हो मला आवडतच नाही ते
म्हणजे तुम्ही भाजी बनवतच नाही त्याची
नाही भाजी बनवते यांना गोरे आवडतात. माझ्या घरी त्या मुलांना आवडते त्यांना पण आवडतेय भाजी त्याची रसाभजी सुके भाजी पण मला नाही आवडत मी नाश्ता म्हणून खाते.
हा मीठ लावून खाल्लं तर पण छान लागतय.
हो पण जेवणासोबत मला नाही आवडत मला ते नाश्ता म्हणून त्याच्यासोबत चिवडा आवडते खायला. हो तुला काय आवडतंय नाश्ता म्हणून खायला.
हे मटकीच बघा मीठ लावून खात असते मी पण भिजवून छान लागते आणि पोहे मला जास्त आवडतो.
पोहे हा ना मला उपमा उपमा आणि पोहे आवडते पण खूप कमी प्रमाणात उपमा आवडतो उपमा, शेवळ्या
हा.
लय आवडत सरगुंडे
थांब
असे आवडते.
मला पोहे जास्त आवडतय उपीड तर काय आवडतच नाही. लागत नाही मला
नाही मला आवडतय ते माझ्या मुलीला पण खूप आवडय आणि शेवळ्या. शेवळ्या तर खूप म्हणजे दूध गोड शेवळ्या आणि तिकट शेवळ्या दोन्ही परावतात.
होय. हा त्याच पण छान लागतंय आमच पण इथं करत्यात ते उपीटच आवडतय त्याची पण ते काय खीर नाही आवडत शेवळ्याची
हॅलो आणि चिवडा मुलांना जर खायचा असला तर मग तो फास्ट फूड वाला चिवडा बनवा लागतय म्हणजे त्या मध्ये कांदा नाही किंवा मिर्ची नाही.
काहीच नाही.
नाही फक्त तेल गरम करायचं त्या मध्ये ते जिरं मोरी टाकायचं छान पातळ पोहे टाकायचे भाजायचे छान कुरकुरीत आणि वरतून त्या मध्ये तिखट, मीठ, हळद, साखर टाकायची. करून बक्षील खूप छान खूप टेस्टी बनतय
हा का म त्यांना काय म्हणजे असं शेंगा म्हणजे डाळी वगैरे आवडत नाही का काय
आवडत्यात पण ते नाश्ता म्हणून नाही का त्यांना टिफिन वर कस हाय दोन टिफिन द्यावं लागतात मला एक ब्रेकफास्ट आणि एक लंच
हा हा.
त्याच्यामुळे मग मला ब्रेकफास्ट तसं करावं लागते. मूलांना हम